हॅलो.
हॅलो, तुम्ही काय कराय लागलात ओ?
काय नाही बघ बसलं. तू काय करायली?
मी पण बसलाव, बघाव का?
बर.
चहा पिल, चहा पिलाव का तुम्ही?
हो झालं की तुझ झालं?
हा, आमचं पण झालंय बघा.
हम्म.
मग काय चाललंय तुमचं? उगं बसलाव, तेच.
होय.
हम्म.
हम्म करायचं आता. तुमचं?
आमचं पण करायचंय बघा अजून.
बर. नाव काय तुझं? तुझं नाव काय? होय, छान. होय, तुम्ही किती जण राहताय घरी?
आम्ही, पाच जण राहताव.
कोण, कोण? कोण, कोण राहता तुम्ही?
आम्ही राहताव.
तेच कोण, कोण राहतवा म्हणल? हा
हम्म.
सचिन नाना, सचिन. सचिन.
तुम्ही काय, फॅमिली राहताय का?
हा.
बर.
तुम्ही किती जण राहता म?
आम्ही? आम्ही पण राहतोय पाच - दहा जण. होय.
मुलगी शालाल जाते तुमची?
हो जातेना. अजुन मुलीचं लग्न झालं नाही.
हं.
हम्. तुझं झालंय का?
आमचं पण नाही आजुन तर.
हो. आजुन काय?
अजून काय नाही बघा. तुमचं?
काय नाही निवांत.
हम्म.
तुम तुमचं गावाचं नाव काय ओ?
काय?
तुमच्या गावाचं नाव काय म्हणलं?
आमचं सोलापुरचं.
हम्म.
बोल अजून.
तुम्ही, तेच कुठे राहतात तुम्ही?
सोलापूर.
होय.
हं. तुला चपाती वगैरे बनवता येत का नाही?
हा. चपाती येते मला पण.
बरं. बाकी, बरं हाय का?
हं.
बर, हो बरं हाय.
अजून काय मग?
काय ना बघा.
बोल.
हम्.
पाऊस.
पाऊस आज आले नाही बघा.
काल आलत झालत का? आमच्याकडपण नाही अठ, दहा दिवस झालं.
येते जाते पाऊस तसं.
हां. होय, होय. ते खरायं.
होय.
हं. अजून काय?
आजून काय नाही बघा. तेच आता चपाती करायला जात आहे ना मी
हो
तुम्ही तुम्ही कधी करता अज ना
माझं आता करायचं स्वयंपाक आम्ही पण आमटी बनवतो भात सकाळी कस सकाळी दूध सॉरी भाजी चपाती भात आमटी असतेय संध्याकाळच
हे आपलं फिक्स गावाकड असतंय
होय का
म् दूध आमटी चपाती
हो
हम्म हे गावाकडेच असच असतंय हे कस आहे दररोज सगळे घरात ते कामाला जातात शेतात मग म्हणून ते हे जेवण हच
हम
परवडत इकडं ते काय तर स्पेशल करावं म्हणलं तर
हम
जमणार नाही ते खाणार नाही ते असं होतय
हम्म
हा म्हणून आम्ही हेच बनवतो आता संध्याकाळच दोध चपाती असते आमठी चपाती ह इकडं पण काही नाही कावाकडं थंड वातावरण आहे सध्या पाऊस वगैरे काय नाही काल झालेला
हम्म एकखदा इकड पण येते एखादा नाही येतं बघा
ह मग अजून
अजून काय नाही बघा हो का बसला हो तिथच काय बाहेर जाऊन बसल्यात ना मी
हो
हम्म
मग अजून काय
अजून काही नाही बघा आता जातो ना मी पण
जाव म्हणत व ना हे दहा साडे दहा मिनिटं व्हायला पाहिजे मग कट करा म्ह
हा
डब करून क करू नका तुम पहिला टास्क असेल मला पण माहिती व्हावं म्हणून सांगितलेय
ह
हा पहिला टास्क आहे ना हे तुमचा पहिला कॉल
हा
म्हणून सांगितले मी
हम्म होय
अर्जन काय म का
अजून काय नाही बघा
आ सगळेजण घरातले बरे आहेत का
हा ते तर बसल्यात बाहेर त्यांनी पण
होय काय झालं काय माहित
अजून तेच काय नाही बघा
हम्म हम्म कधी पण साडे दहा मिनिटं व्हायला पाहिजे तवाचं कट करायचा फोन
लगेचं कट करायचं नाही
हा
मग ते अपूर्ण होतय ना कॉल पूर्ण होत नाही
हा
हा अजून काय
अजून काय नाही बघा
काय नाही निवांत बसले मी पण थंड वातावरण
हम्म
हा
तुमच्या घरात कोण शाळाला जाते का
आमच्या घरात हा आहे ती एकटी माझी बहीण आहे ती येन जातीय
कितवीला हाय
तिन आता तिनं नववीलाय नव्वीला
हो का
हा
तुझं शिक्षण किती झालंय दहावी का बारावी झालंय
दहावी
होय अजून काय मग
मल काय नाही बघा तुमचं
आमचं पण काय नाही ठीक आहे सगळं
हम्म
आई वडील बरे आहेत का तुझे
ह तुमचे बरे आहेत का
हो बरे आहेत बरे आहेत भाऊ बहीन कितीे तुला तुम्हाला
आम्हाला दोघजणं आहेत
कोण कोण
मी एकटी अजून एकटी बहीण आहे
हो तिचं नाव काय बहिणीचं
बहिणीचं नाव भाग्यश्री
होय मला पण एक बहीण आहे
हम्म
आम्ही पण दोघ जणं आहे एक भाऊ दोघ बहिणी हम्म अजून काय मग
तुमच्या शिक्षण किती झालंय
माझ एज्युकेशन पूर्ण झालं डिग्री. पधरावी ते, अजून काय मग
अजून काही नाही बघा तिथ
होय
होय
अ
फिरायला फिरायला जात नाही का तुम्ही
हा रात्री आमही जास्त पुठ
होय
जात नाही मी कुठतं जास्त असंच कधी तर जातो आता काय पावसाचा दिवस येत
हम्म
पाऊस असल्यामुळे कुठं जाता येत नाही
हम्म नाही
हम् अजण काय मग
अजून काय नाही बघा
ह
हॅलो
हा हॅलो आऐकोय ययेतो
हा
येतय ना ऐकू
हा यत
अे अजून काय म्हणते परत
हा चालते ठेवा
ठू का
हा मत परत करा
हा